हॅलो!
नमस्कार साहेब काय चाललंय
आन काय नाही बघा बसलोय बोला की काय काय..... काय पाऊस नाही काय नाही सगळंच उन्हाळ्यात कडक ऊनन कडक हे चालू हाय त्यामुळ काय नक्की कळना ह
म्हणजे काय येण्यास शक्यता तिकडे आहे का तुमच्याकडे काय काय वा बळ बिबळ काय असं.
का हे सुद्धा नाही नुसत एखादा ढग येतोय आणि जातोय. नुसतं ढग येतय जात पण ते काय पडत होेत काय कळणार. काय बहुतेक त युद्धाचा जागतिक युद्धाचा परिणाम बहुतेक दिसतोय. त्याच असणार आहे ना उष्णतेमुळे बॉम्बस्फोट झाल्यामुळे हेच. झाल्यामु बहतेक त्याचा परिणाम ह्या मान्सूनवर झालेला दिसतोय आणि त्यामुळं ते सगळं हे झालं आहे.
पिरणे बिरण्या झाल्या का तिकडच्या सगळ्या
पेरण्या काय थोड्याफार लोकांनी केल्यात थोड्याफार लोकांच्या राहिल्यात. पावसाची प्रत्यक्ष काय दोन तीन दिवसच पाऊस वाढला त्याच्यावररच पाऊस कुठं पडलाय काय का होती.
बर बर बर बर बरो बर मग आता ते ब्यात आता हे तुमच्या इथंच विषय म्हणजे पावसाचा आहे का काय बाहेरा. जून कुटकाय आणि ह्याय
नाही नाही हा फक्त इकडचा जिल्हाच फक्त हे नाही बाकीच्या जिल्ह्यात चांगले पाऊस झालेत.
सगळीकड
हम्म सरी इतकं चांगले पाऊस झालेत पण आपल्या ह्या ह्यालाच इकडच्या भागात
पश्चिम महाराष्ट्रातच पाऊसून नाही ना.
नाही होय.
ते काय त्याचं कारण भौतिक मायामध्ये का नाही नैसर्गिक ते टप्प्यातलाच प्रॉब्लेम असेल असं वाटते.
असणं हो तसच ऐक ते ते काय काही जण म्हणतात. इथे समुद्रामध्ये एक उष्णतेची लाट आली आहे त्यामु ते
बर.
जे थंड हवे हवा जे आपली ह्याला असते. म्हणजे माणसांसाठीठी उपयुक्त असते तिथे नाही त्यामुळेळ ते थंड हवाच झाल्यामुळे ते ढग पुोडं सरकलेलेच नाहीत ना. अक.
त्यामु मान्सून सक्रिय झालेला आहे क नाही.
सक्रिय झालेला नाही मान्सून.
बर.
हम्म त्याचा परिणाम तो असणार आहे. हो हो.
मग आता तेशी परडिशन झाली तर आता ते पेरण्या बिरण्या झाल्या त्या टोकले. मग त्याचं, ते पिकाऊ काही परिणाम होणार का?
दुबार करायला लागतय का काय? असं सुद्धा होईल ते. पाऊसच नाही पडला, तर? नाहीतर काही, पाऊसच नाही पडला तर कुठलं तुम्ही पीक? आता नदीला किंवा धरण भरलेले नाहीत पूर्ण
त्यामुळं ते ते जे पाण्याला शेती, शेतीला पाणी जे दिलं जातं, ते पण बंद आहे ना.
पाणी, आता पाणी तसं पाण्याचा स्त्रोत्र का नाही तुमच्याकडं, इरिगेशनचाय काय की. हिरीचाय का?
इरिगेशन, इरिगेशनचच हाय, पण ते इरिगेशन बंदचायत ना.
म्हणजे आता उपसा बंदी आहे काय?
उपसाबंदीच आहे ते पाणीच नाही नदीला. पाणीच नाही धरणाला पाणी नाही तर तुम्हाला उपसाबंदी कसं लगेच तर.
पाऊस होते बऱ्यापैकी धरणनां भरला असेल की
नाही नाही रलं भरलेलं. नाही भरले पन्नास टक्के भरले पन्नास टक्कत काय होते पन्नास टक्के तुम्हाला वर्षभरालवायच असतं पण.
बरं.
त्याच्यात वीज आहे, हे आहे, सगळ्या प्रकारचे हे आहेत त्यामुळे ते कस? ही होणा
बरं, बर, बर. मग आता त्याच्या, त्याच्यामुळे इकडे म्हणजे शेतीवर परिणाम जाय होई असल. पाणी प्यायला तर आहे का व्यवस्थित सगळं?
पाणी प्यायला पण ते पण कमी दाबान येतय. जास्त दाबातन येत नाही पाणी.
अच्छा.
पूर्वीसारखं पाणी नाही. कमी दाबामध्ये हा, कमी दाबामध्ये पाणीही करतायत.
बर, बर, बर, बर. मग आता हे, हे असं जर इफेक्ट राहिला तर, ते यायला अवघडच आहे मग. धरण ब भरायला वेळ लागणार हो.
अवघडचय, अवघडचय.
आणि शेतीच आता पिकं तर आली पाहिजे. पिक आल्याशिवाय पुढचा मग सण, आता काय? दिवाळी म्हणा. ह्या गोष्टी सगळ्या जरा थोड्याश्या, कंडिशनला राहत्यात ना? तेच म्हटलं, काय आता बघाव. काय पाय काय -काय आता रानात काय झालंय? टोकन केलय.
हम्म.
पिक टोकली. ते आता बऱ्यापैकी च्या एक दोन इंचाचे चार इंचाचे अशे बाहेर आलेती. आणि आता काय झाले, खाली पाणी पाहिजे. पाणी पाहिजे.
पाऊसारखा जर असता हे असता तर त्याचा उपयोग झाला असता, पण ते पाणीच नसल्यामुळे अवघडाय.
आता आदरता भी राहिलेला नाही ना.
नाही रायलेली.
त्यामुळ काय झालय, खालनं मुळ्या वलीतायत्या आणि वरणं त्याला चटक बसत्याती.
हम्म. चटकं म्हणजे द उन्हाळ्या सारखं. उन्हाळ्यासारखं ऊन पडतंय. गरम, गरम होतय पावसाळा हाय पावसाळाय असं काही वाटनाच तर, उन्हाळाच हाय असं वाटतंय.
उन्हाळाय असचाय ते विषय सगळं.
हम्म.
त्यामुळं आता काय पावसाच अनियमीती परणा मुळंच ते सगळ्याच गोष्टीच अडचण या लागल्या ओ.
होय, होय, होय.
त्यामुळं कायाय, पाऊस पडला पाहिजे महत्त्वाचाय. तिकड बागा तिकडच्या बाजूला पुरं बिर आली ती म्हणे काही पाणी
ते कोकणात कोकणात आहे की कोकणात ते हे आहे की पण आपल्या इकडच्या भागात नाही ना कोकणात पाऊस आहे की कोकणात पूर आले ना तेना कोकणात नदीना पूर बीर आलेत रस्ते खचले सगळे हे झालेय की पाणी पाणी झाले पण आपल्या भागात नाही ना
आता त्या हेच्यामुळं आता उसाला उसावर काय परिणाम होणार का तेचा
होणार की. ऊस आत्ता बऱ्याच जणांचे लागण ऊस, ऊस ह्या महिन्यात लावतात ना. मग तिला हेच झालेलं नाही ना. लावलेलेच ऊस नाहीती.
जाने अ ब जूनमध्ये.
हम्म रानात हा रानातली माणसानी पाणी असेल तेचं स्वतःच पाणी असेल तिनीच लावलेत बाकीच्यांनी लावलेलीच नाहीत.
बरोबर आहे बरोर म्हणजे घरचं पाणी आहे आपलं त्यांनी आपल लाईट वरती केल आता लाईट
केल कपात होय मग तेच की असे प्रकार चालू आहेत आणि असं झालं तर अवघड आहे मग
व्हय व्हय व्हय व्हय व्हय बाकी काय चाललंय आणि दुसरं
काय नाही बघा निवांत निवांत पैकी चालू हाय सगळ पावसाची पूर्ण उगडीफ हाय दुष्काळ. दुष्काळ पडण्याच्या स्थितीत हाय
बर कंडिशन एकदम मग खं
कारण... पाऊस नाही हे नाही त्यामुळं रानात पिकं नाहीत. आतापर्यंत तुम्हाला भाजी सगळं सगळंच भाजीपाला आता जोरात तुम्हाला आला असता बाजारात तो नाही.
अजिबात म्हणजे महाग आहे सगळं
बघाकी आता गेलात तुम्ही गेला बाजारात तर किती.... वीस तीस रुपये पावशेर आहेत ना
तीस रुपये
शंभर पाचशे रुपयेचा ह बा आजार पिशवी भरत नाही
अहो कसा भरणार सांगा की आता आशी अवस्था असल तर मग पुढं.... पाऊस पडल्याशिवाय पुढं गत्यंतर नाही आणि आत्ता पाऊस नाही पडला तर पुढं मार्केट पळणार नाही आणि मार्केट पळाला नाही तर मग परत आणि सगळी स्टॅबिलिटी अवघड होत्या ना स्थैर्यता कमी होत्या अशा सगळ्या कंडिशन्स आहेत काय सगळं म्हणजे निसर्गाच समतोल बिघडल्यामुळ नैसर्गिक साखळी तुटल्यामुंळ ह्या गोष्टीचा अनुभव या लागला सगळा
व्हय व्हय व्हय त्यामुळे तसं झालंय ते सग
आणि आता काय झालंय हे युद्धजनक परिस्थिती सगळी प्रत्येकाच
युद्धजनक परिस्थिती आहेत तुमचं झाड कटिंग हाय झाडांचे वृक्षतोड झाल्यामुळे हे झाल्यामुळे भरपूर हे हो नाहीतर आता प्रत्येक जण उठतो तेे जंगलात इकडे तिकडे डोंगरात जातोय झाडं तोडतोय आणि घर बांध
अहो तसच झालंय काय करत्यात झा झा झाडाचा झाड काय करते झाडाच्या मुळ्या त्या जमिनीची धूप थांबवते ना. पाणी साठवून ठेवतय आता ती काय झाले पाणी जमिनीत नसल्यामुळं बोरला विहिरीला पाणी कमी ये.
हम्म.
आणि त्यामुळं काय झालंय वा वातावरणातली जी उष्णता आहे ती कमी व्हायची ती जमिनीच्या मुळ्या खाली पाणी शोधत जात्यात त्यामुळ त्यांचं जे काय अ ग्रेनीकरण म्हणतो काय म्हणतो आद्रतेचा प्रमाण आहे ते निस वातावरणातलं कमी व्हायला लागेलं.
हम्म
आणि त्यांन काय व्हाया लागलं कि अ उकाड्याचा प्रकार अ जास्ती निर्माण होयला लागला आता त आभांळ वर दिसतेय ना घरात उकडतय.
उकडतय तसंच झालंय ना मग तेच की आता सांगतोय मी पावसाळ्यात आता थंडी हळूहळू थंडी पडाला पाहिजे होती. पण ते गरम होतय ना भयानक गरम व्हायला लागलय.
आता पिकाला हें वातावरण अ चुकीचं आहे हो.
चुकीचच आहे म तेच की आतापर्यंत तुमचे पीक बाजारात आ या भाजीपाला बाजारात आला असता.
बरोबर आहे.
तुम्ही जर पाऊस व्यवस्थित वेगळेत झाला असता हे झाला तर भाजीपाला आता तुम्हाला जरां भर पूर माळवं म्हणा हे तुम्हाला ते रानं भरपूर मिळालं असतं.
आता ओढ्याला बय न्यायला पाणी ओढ्याला कडं पाणी नसल न ओडी बीडी वाहिलीत का नाय तुमच्याकडे काय?
ओढ काय थोड फार हें झालंय.
म्हणजे थोडं तर
पाणी तसं नाय थोडं थोडंच कि तेच कि थोडं हाय
बर. आणि आता कसं झालंय माहितीय का सगळ्यात महत्त्वाचं अ वातावरणातली जर हीट कमी झाल्याशिवाय
हम्म
आणि पावसाचं प्रमाण वाढल्याशिवाय पिकांना ते म्हणजे वातावरणात हीट कमी झाली तर आर्द्रता तयार होते आणि पाऊस कमी जास्ती झाला तर आता ब ब पिक चार बोटं वर यायला लागलीत आता त्याला वातावरण चांगलं हाय. पण पाऊस पडायला पाहिजे मग साधारणतः एक प वं अर्धा फुट भर पिक वाढल जोरात आवो काय सगळ्या शेतकऱ्यांचं म्हणजे कसं अ समतोलपणामुळे सगळ्या अडचणी यायला लागल्यात सगळ्या
असा विषय त्यामुळ
बेस तस तर झालंच तसं त्या प्रकार चालत चालतय ओके ह